हॅलो
हां बोल मी म्हणल तू करते कुण्याक मी करते कुण्याक आणि लगेच दुसरा बी कॉल करून टाक म्हणजे सगळे होऊन जातेन
हा ना ते रात्री करायचे होते पण हे गेले तिकड
हा मग मला बी तेच वाटलं अ छकुली म्हनी ग मामा त्यांचं ते काम आये बांधायचंय संध्याकाळी म्हणली हे काय घरी नसत्याल.
हा मग ते तिकड गेले मग कुठं मग.
अ म्हणूनच मी बी केला नाही मग नाही तर रातरी बरोबर आपली तीनी कॉल पूर्ण होऊन जात होते.
हा रात्रीच होत ते पुरे पण मग ते तिकड गेले. आव मी म्हणलं या करतील तुम्ही नाही केला.
मी नी केला मग सोयंपाक अन् ते केला.
आ आ
वार वादळ किती सुटलं? जेवण खावणं झाल्यावर वार वादळ सुटलं
हा आम्ही पन पास सहा वाजले ते आम्ही दोघीच माईलेकिन जेवण केलय तिकडेच होती पार बारा वाजता आली.
अरे देवा मला काय माहिती मग इकडच बोलवलं असतं ना मी
बसलो आम्ही म दारातच झोपला दादा उठनाच आओ
तीन म्हणलं
हा नाय-नाय जेवणा किती काय चहा केल्या लगेच गेल ते
हा का
म्ह ना चहा प्या चहा प्यालन गेलं मग आम्ही काय मालीकीच बसलोय आम्ही दहा वाजे लो की दहा वाजलो जागली दहा साडे दहा वाजलो मग झोपली
ती म्हणती मी फोन करायला लावला होता तिला एक फोन कर म्हणलं पण मग ती मीने उ चलला नव्हता आबानी काय माईत म कधी केलता तिला सांगितलं होत ती चक्कुकडू आता रात्री ना बोलवायचं होत पण मग ते अ दादा तेन काय नाही ग मामाचं बांधायला जायचंय
आणि ति तिकडचं होतील म
म्हणली आई हिच्या मागं साहेब मग पाणी असेन म्हणली जातीन खाऊन-पिवून
हा नाही-नाही स्वयंपाक केलं स्वयंपाक केला पण मग त्यानी नाही केलं जेव्हा ती तिकडे गेले मग बारा वाजता आली रे
हा का?
हम्म
नाही तर रात्री मग इकडं बोलावलं असताना जेवायला असं काय माहिती कुठे म्हणले पोरं काही केक घेऊन आल तिथं
आ मग त्या आलेत आम्ही मी स्वयंपाकच करीत होती
अरे तेव्हा मग इकडं स्वयंपाक होता किती तरी
हा ते आले त्यात चल मग तुम्ही आ चपात्या चा नाही चपाट्या झाल्या आणि टोमॅटोची चटणी केली ली, मग डाळीवर फोडणी केली दोन-तीन तास बुटीसांच्या फोन चालू होता
हा का?
तर पना आ तो आठ वाजेपसून चालू होता तर पार साडेनऊ वाजता चालु टोवला जाई
हा आज काय माहिती इकडेच जेवायला बोलावलं असतं ना मग
नाही नाही सयंपाक केलता मी दहा वाजता मग दोघी माई लेकीन जेवण केले ती म्हणली पप्पा आल्यावर जेऊ पण त्याला पार टाईम झाला मंग केले जेवणं
पण मग दोघी जणी हो
हा घर पण येऊन मग चांगल झाला का चहा पाणी
चहा पाणी झाला.
अं
चालूये आता आवरायचं काम एक एक
काय झाल.
घरात बसेले होते आत ते पळून गेले घाई घाई आतून बघून हाचत होते.
याचं त्याग जवळ पण कर काय यत नाही.
हा
कानालाच लावाला लागतोय.
हा ना
आता हॅलो त्याला रूट आल हे बघ
त्या पट्टया लावून घ्या त्यो बोलतो डॉक्टर गेल्यावर
छकुली गाद्या बिद्या उचलायच्या नाय का बाई. दादा तुला पप्पांनी बोलावले रे.
अ बर काय चालू ये मग अजून
काय नाही आता स्वयंपाकाची तयारी करते ना भांडी पडलेत अजून लय राडा पडलाय मी आत आत्ताच उठलोय तोंड धुऊन निसता चहा घेतलाय.
माला ओ साडेसहा वाजलेले.
हा ना मला जाग मग आली सहा वाजता पण नाय उठले मी
हा का
हूं
भांडे झाले आंघोळ झा हे आता भाजी काय तरी
बाबू मंगलेय काम आवरलं. नाही अजून भांडी घासायचेत अजून लय राडा पडलाय.
हा का?
बिचाना पडलाय आमचा उचलाय जरा अजून लई घाण उडाली बाई वारा आल्यास पत्रं झाकीत्यात
हा
हम
ते फुलपात्र टाकायचं त्यांच्यावर
अ त्यांना फुलपत्र टाकल होते तेव्हा ते काढले नाही का कापला नाही का एक?
हा!
जिच येड वाकड पत्रे होते ते टाकायचे तर चांगला पत्रा कापून टाकला त्यांनी
हम!
मग काय आहे?
र ते म्हणजे मग ते पत्रा तिड दे वाट टतईस
हा
दादा कुठं दुकानात गेला का? आता शी कुठला सऱ्या पाच वाजेच झोप. तेला आता हा आता ते उठलाय सात वाजता
हा का?
मला म्हणत तू का उशीक उठली म्हणं मी किती टायमाची उठेली.
हम् हम्!
याला आता बिस्किट पुढा, त्या औषधानी त्याला झोप लागती का काय?
अ-जो पण भोक लागत अस न त्याला.
आव डोळा चुटू पार रात्री इतक्या टाईम येईल उठवलं भ्यायचं मी उठवलं नाहीच उठला दादया, शेवट सात-सात-सात वाजता उठलाय.
नाही नाही द्यायचं, थोडंच द्यायचं मग.
अ थोडं देना ते मी देनत किती होत्यात एकच जाकन ना?
त्याच्यात पावर आसन त्याच शरीर बारीक ये त्याच्यामुळे ते ते आता जस जस भाकर हयं का?
हम्म
तस मग त्याला ताकती ना मग सुट होईन त्याला ते
हा तो ना जेवणच करीत नव्हता म्ह ते नाही ते काल औषध घेत म्हणे आपण त्याला औषधच घेऊ म्हणजे हम्म
पाहिजेल लेकरं हाय मी
तो भाकरी नाही खात दुपारचं तर जेवणच नाही करीत एकदा दहा वाजता जेवण केलं का मग फार संध्याकाळी सा डायरेक्ट सला सातला जेवण करतो अस करतो तो
तुम्ही गर
हम्म त्याचमूळ म्हण आताय ना आता चार दिस तीथ आणला आताच आता जाशी तू आ बिस्किट कायची आता भूक लागली आसन
छोटी नाही तवा काही ताण नाही
हां छोटी छोटी
आ बर करमल नाय त्या छोटीला तिथं बरं करमलय म्हटलं मला तर गॅरंटी नव्हती म्हटल राहीन का नाही?
नाही राहिली मामा म्हणले म्हणे मला येऊपर्यंत राहा तिथच जाऊ नका मामा आले का गाडी काढली? येतो आम्ही म्हटलं बर
हा का? नाही बर म्हातारी आहे ती
ते चालू होत मला म्हणील तुमच्या तिथ सांगत होती तिकड तिची आजी म्हणे मम्मी त्याससोबत दे म्हणे
अन्
म्हणे केक आणणार आहे का? म्हणे मग म्हणलं मग तुम्ही गाडी घेऊन या म्हणलं मग आम्हाला बडेला
हं
हो ते कोणती? गाडी आणली त्या कुरकुर्रयातली का?
हूं हूं हूं
म्हणलं मोठी गाडी आणा म्हणलं ना सायकल काहीतरी आण म्हटलं तुम्ही काय म्हातारे झाले. सायकलीवर हिंडायला
हम पाहिलं का?
हम्म
लईच मोकार ये बाई
हा हा ह लाड ये कवाची कवरभर बोली फोन वर
तिला लई बोलायला लई सांगाव नाही लागत
हा मला म्हणती तुम्ही काय म्हातारी झाली काय सायकलवर फिरायला हहा
ह ह ह हा ना म्हणूच म्हणल तिला बोलायचं सांगाव नाही
आह् लाडाची म मग मोटरसायकल घेऊन ये म्हणलं आम्हाला गिफ्ट म मोटर सायकल आणलं का इकड काही पैसे आहे का मोटरसायकल कशी आणायची इकड काय जा आ आईला काय सायकल गाडी येती का म्हणली म्हणलं मोठ्या आयसर मध्ये आणायची म्हणलं मामा आले? कामून त्या म्हणे मंग आणल्यावर आम्ही कुड बसायचं म्हणी
हम - तु ये म्हणाव पाई पाई
चालू होता कवरभर फोन चालू होता
बरंय जाउदे बरं जाल राहिलंय अशेई कुड जात नाहीत ते
राहते खेळा ते ते ए तिला जास्त हे केला का मंग मम्मी मम्मी केलं क मम्मी राती
हा आता किती केलं तर लहानच ये ती
हाा म्हजे राती मग राती काय म्हणे बगं ते धिंगाणा करताय म्हणली खेळाताय काई फोन पाहत्या
हा काय नाई हा तिची मावशी य ना तिथं
हा, म्हणून तर नाई अक्का जवळ नसत्या रायल्या हा-हा हा म्हणून राईलत्या नाय तर त्या आ त्या आय तिचे जवळ नई राहती त्या
हा ना मंग तिथं मग एकट्या माणसाला करमत नाय ती उग तिची मावशी बोलू चालू लागायला
हा म ते मावशीन त्या केलत्या धिंगाणा करत्यात चेंपूर पाणी खेळत्यात खडी-खडी खेळत्यात चालतई भांडे भांडे खेळाती त्या बकराच्या मागं लागती एवढी तेवढी
हम
हम् जात्या म्हणे मंदिराकडून फिरून येत्या
मनुनच रमली ती
हा द दुकाना जवळए नऊ दहा वाजे लोक राहतय उघडन
हा
हा मंग नंतर नव दहाला बंद झालं का डायरेक सालाच उघडत मंग
हा ते दुकान तेच असे ना आम्ही तुमच्या लग्नास टायमला होत तेच ना.
हा.
आ मी तर त्या दुकानालाच होतो आहे आंदन किती मिनट झाले काय बर?
अ झाले दहा मिनटं त
हा हा हेचत मग ना गणी तिघू काट कर